हॅलो आवाज यालाय काय
हा यालाय यालाय
काय जेवला
हे नाही अजून आत्ता आलोय कामावरनं कामावर म्हणतो आता गावात गेलतो आत्ता आलोय काम आवरून आलो जरा किरकोळ काम होतं
हम्म हम्म हम् मग जेवणार किती वाजता
आता चालोय अजून घरला जाऊन जेवायचं
बर बर काय घरची कामं कराय गेलता काय
होय जरासं सामान आणायचं होतं
हा हा हा मग कसं काय चालू आहे
हाय निवांत तुमचं
हाय निवांत हाय
हा हा
मग काय हे सगळं व्यवस्थित आहे तुमचं कसं काय
हाय चालूय
कॉलेज तेण सगळं व्यवस्थित हाय नव्हं बर मग आणि
काय नाही
नवीन काय विषय
काय नाही बघा काय पाऊस चालूय बारीक बारीक पडालय
पाऊस इकडं पण आहे धुरळा काढालाय आत्ता जरा थांबलाय दिवसभर पडालता
हा हा
म ते दिवस आहे असं रोज जेवा्हाला दिन
नाही जेवते लवकर जरा हे घरातलं गायचं तर म्हण तिथे गावात वेळ झालं
हा हा हा काय पावसामुळे भैर पण पडाेत नाही
होय तेच दोन जागे थांबलो आता मी
पाहस का आता मी पण दुपारी भहेर पडलेलो का चिकन नाहीेल तर चिकन पण भेटलं नाही हिवस प जर वल्लवणार म्हण आणि कॅन्सलच केली हो ती
ह
हो पाऊसच थमाना कठण घेऊन जाणार आहे ते
ह
म राह दे म्हटलं आणि आणि थांबले तिथे तासभर
हा हा
मग नवीन काय विषय आहे
काय नाही बघा काय चालूय असच कॉलेजला जायचं यायचं फिरायचं
कॉलेज कसं चालूय मग
हो
बरं ह मी बघाल तो बी ए बघितलो आमच्या इथं तुम्ही काल म्हटला बघा ते
हा
बीएच जरा बघितलो घरातली म्हणत बीसे घे बघायचं काय तर करायचं
हम् बीसीपी चांगला आहे का
खरं ते आता ते कोडिंग केनले हार्ड आहे व जरा मी भर जरा चौकशी केली जरा कोडम
प जे लावल्या चालते काय ट्युशन ते लावलं की नाही कते एवढं का नाही अवघड अवघड तर आहे का जरा फक्त अभ्यास केले की होते का
बियला तुम्ही घेतलाय म्हटला अ मराठी सब्जेक्ट किती आहेत त्यात
मराठी आपलं मराठी घेते आणि भूगोल
हा
भूगोलपन येते आणि तसं तर ह चांगलं आहे का
हा
म्हणजे असं लईच अवघड नाही माझ्या या्याच्यात एकदम सोप्प विषय त्यात आणि आपलं जस्ं अस ट्युशन फ्युशन लावायचं तलं काही बी नाही लावलं तरी चालत तर पण लावत नाही तो सोपच विषय असतात म्हणा नाही अजून कुठे येतय एवढ्या लोकर काय पावसात काय फिरताय दादा पावसाातय तर म्हणजे जेहर येते
पावसाला आता यायचं म्हटलं कि ते जरा धबधबने चालूयत ना तिकडे ते साऊटखाडाचे नाहीत की
हा जायचं आहे नेक्स्ट मंथला प्लॅन तर जायचं हे ठरलंय का
हम्
बघाय की आलो की भेटून दे जातो नाही तर तिकडनं तिकडडे तुम्ही बि या
आमची पण प्लॅनिंग चालू जरा जायचं फिरायला फॉर्मस ठन बघायं म्हणतात फार्मसीन फिरायला येताना रात्री जेवायच म्हणतात पोरतीन
हा हा
नाही धबधब्याला गेलो येताना जेऊन याचर कुठे तर
हा हा
ते जरा नियोजन चालू होतं
हा हा
तुमचं तुमहीुठ कुठे गेला फिरायला असं
र म्हणजे आपलं तेच गे हिला एकदा गेल तो आपलं बरकी वॉटरफॉल आहे बघा
ते बी चांगला आहे मी गेलो नाही बरकीेला अजून ते जायच म्हणाल तो जरा
हम्म हम्म
तुम्ही काय देणार आ मकडं असं कायचं प्लॅनिंग तुमचं
पुढच्या महिन्यात आहे दुसऱ्या आठवड्यात काय तर होईल बघा आमचं नक्की
पुढच्या महिन्यात
हा दुसऱ आठड्यातडच्या
ते असं जरा पावसाळ्या न असले की फेरायला चालते हो तवा जरा म जाय दे्या आम्ही परवास पोरंपोरं गेलतो रामलीिंगला आमच्या इथे डोंगर आहे ते तुमच्या तिकडेच आहे किती
हा आमच्यातथं जवळ पडते का हक्त ललेंगण्यात जरा फ पुढ पडते
मलापर्यंत हा मला तिकड डायरेक्ट हातकिंगल्याला रोड जाते ना
हा तुमचं सरस रोड येते ना
हा मग ते आतिगिरी पाासन संजी गडाच कॉलेज आहे
हा तिथना आता हय ते
न जरा पुढे गेली कि त्या आत रस्ताय कि तिथे मंदिरच ना त्या आत
हा ते बी भहेार आता पावसात फिरायच म्हणजे ते बी मंदिराचं दर्शन बी होते आणि एकदम बघायचं म्हणजे एकदम भऱ्या आहे तिथं मन प्र्रसन्नव्हते एकदम
ते मी एकदा पहिला गेलतो आमचे मी ज ह्याला क्लासला होतो की नाही आमच्या सरांने घेऊन आलं आम्हाला इकडं ट्रेकिंगला जाय म्हणून सकाळी
हा हा
म आम्ही सगळ सगळं तिकड आलतो एक सहा वाजता निघले तथ ना
हा हा
म्हून फटलं जरा बघितलो तेव्हा ते आज जरा मंदिरच्या आहेथ ती असं मोठं आहे ना त्याला अघत त्यात मासं कासव ते नाहीत मंदिरचे दर्शन आहे आज गेले गेले मंदिरच्या वरन तिथकडे त लावल्या तिं पाणी ते पडते
हा हा
तेजरा बघडलो परवा दिवशी आलतोय तिथं मध्ये आणि मग त्हा ते काय तेव्हा ते सगळं मंदिर बिंदिर जरा नवीन केल्यात वाढतात ना ते मंदिर तन जरा नवीन झाले वाढत
हम् हम्
तिथन ते बघितलो जरा त्याने काय इं्स्टाला रिल आलती ते पाणी कुठणं पडते ते काय गव लंच नाही कुठं आणि आम्ही गेलो त्यात पाऊस पण नव्हता मग मजा चालली का एवढी
नाही नाही पावसाचा पावसाचं वातावरण असलं का नाही म्हणजे एकदम भारी वाटते तिथं
गेलो जरा पोरं म्हणटले मॅगी बी जान करायचं जाऊन मॅगी देनलं तिथन चार काट्या गोळ्या करून चुले घातली तिथं
हा हा
मॅगी गेलो मस्त मी मॅगी जण खाल्लो मग जरा ट्रॅकिंग खाली रडोंगर उतरायच खाली पाण्याचा तलाव साठला लागेल
हा हा
ते जरा बघायच म्हटलं खाली गेलो जाऊ ना आणि वर येताना डोंगर चढताना पाय आलेत घाईला
हा हा
कोणी आला सयार नाही सगळीजण थांबा बसा बसात म्हणायला लागली.
हा हा.
मग कसं जर वर आलो नंतर मग आणि बसलो जरा
हम् हम.
आता सगळ वर जरा नवीन झाले पहिला आलतो तेव्हा एवढं काय अजून नव्हतं तिथं.
हम मी बी झाला खूप दिवस झाले गेले ना तिथं.
हा. आता ते जाळीक मारल्या तिथं खाली जायची नाही म्हणून डोंगराच्या तिकडं. तरी ब आम्ही ते जायच्या तिकडे कोपऱ्याला रस्ता ना एक इकडनं सगळं खा आलो आम्ही फिरून
हम्म हम्.
मग तिथेच जरा बघितलो. मगंतर दुपारचं सरांना जेवणाचं प्लॅनिंग केलं तर मग तिथेच जे मंदिरात बसून जेवलं तीन जरा
हा हा.
संध्याकाळी आल इकडें चांगलाय तरी पण ते सं ट्रेकिंगला डोंगर
होय फिरण्यासारखं बघण्यासारखे ल आहेत.
ते मंदिर एक चार पाच मंदिर आहे तिथं.
हा.
तेच जरा बघत बघत बघत असं. संध्याकाळी संध्या पदर होतो तेथ चार पदर आम्ही
हा हा.
चांगले गेल्यात मंडिर तर मग आणि तुम्ही कुठे गेला का नाही असं. चसं फिरण्याचं ठिकाण ट्रॅकिंगला देन. अ वर्कआउट वर्कउट तन करायला काय आहे की नाही तिथं.
आयता सधरयग एल्ादी मी
हा हा हा.
तं फिरायचं म्हणून जाऊन आले तथं.
आराम लिंगला भाय चांगला आहे ते ट्रॅकिंगला चांगला लय फार आहे. पोर दिन आम्ही गेलतो नाही सकाळी आता बहिरण पोरत आती तिी ट्रेकिंग कराय आती ती खरं पळत आलती. मलो. मण आम्ही नंतर विचार करी इथनं पळत आल्या आणि डोंगर उतरून चढणार आणि घरला पळत जाणारी
हम् हम्.
आफवा म्हटलं. चांगली गोष्ट आहे म्हणल्या.
काय ना बघ.
अ का याक को्हापूरला जाव द कड फिरायला असं. कोल्हापूर ते नाय. कोल्हापुरात जरा रंकाळा फिरूया रंकाळा फिरून जरा ते अजून एक कुठलं तर लोकेशन आहे ते त्याचं नाव आठव ना ते ते हाय लोकेशन तिकड पण चांगलं आहेत.
हम हम कोल्हापूर आहेत घ्या बघण्यासारख खूप हे आहेत ठिकाणी
हा कोल्हापुरात जरा हाय. तसं तर जास्त म्हणजे असं जेवणाला देणंच फेमस आहे. कोल्हापूरमध्ये असं.
हा तेच की म्हणजे असं फिरायचं बी होतय जेवणाच बी होतय.
फुटबॉल प्रेमी एक लय आहेत आमच्या इथं.
होय बघितलो की इंस्टावर येत.
फुटबॉल प्रेमी, दंगा धुडकूस असतय फुटबॉलला तर मॅच्या ठेवलीत की दंगा धुडकूस.
हा हा
मग आणि काय म्हणताय.
काय नाही बघा आहे चालू आपलं निवांत.
बरं म बघितलो मी कॉ कॉलेजचे ते बघितलो सोडा बघूया आता जरा नियोजन करायच बी ए टाकायचं काय बी सी ए ला टाकायचं. बघून काय काय तर नियोजन करून करूया. आता काय तुम्ही कोल्हापूर ला आला की भेटाय. सोडा तुमच्याकडन जरा अनुभव मिळाला आता बघायच. कसं काय काय होतय बघून सगळं जरा नियोजन लावायचं.
हम्म चांगलाय का कॉलेज म्हणजे असं एवढं बी हे नाही का. बी एच बी कॉम बी सी ए जरा उगच.
बे बी बि सी ए जरा हार्ड आहे सोडा बघडलो ते बी
जरा अवघड जातय जास्त नाही घ्या तरी बी होतय अभ्यास जरा थोडं केले की नाही. हुतंय म्हणजे पोर बी ओळखीची हायत नयी. आमच्या कॉलेजची त्यांनी घेतलेला त्यांनी सांगत्यात काय एवढं का नाही.
बर
हम्म
बघूया तरी या कोल्हापूरला भेटूया मग.
चालतय चालते
बरं बर चालते.